हॅलो! हा बोला ताई. आवाज येतोय?
हॅलो! हॅलो! काय आवाज येतोय?
हो हो, येतोय येतोय.
आवाज येतोय, का म्हणल?
येतोय येतोय.
लय बारीक आवाज येतोय ओ.
हा ना, बारीक आवाज येतोय तुम्ही फक्त बोला बसं. तुम्ही तुमचं तुमचं बोलत राहा, हॅलो!
आवाज येतोय का म्हटलं हा आवाज येतोय हा बोला ना त कस आहेत
एकदम मजेत तुम्ही
ह
तुम्ही पण मजेत मजेत येत का झाला आवरून सगळं
हो चालली आव आवरी सकाळचं काम आपल्या घरचं
हा का
हम्म तुमचं काय चाललंय हो आवरायला वेळ लागतो
आमचं इथेच चालू आहे आवरण नाही ना पाऊस नाहीे ऊनच आहे
पास दोनच दिवस पाऊस आला आणि आता गेलाय पाऊसच नाहीये काही
हो सगळीकडे सारखं आहेेत
हा
सगळीकडेच आहे म्हटलं पाऊसच नाहीे आता कुठेच
हो ना पावसाची आवश्यकता आहे पण आता काय करा
चे वान देऊन जातील पाण्याचे
ह हो पाणी नाही ना हो पाणीमुळे सगळं प्रॉब्लेम होतो पाणी नसलं की सगळं काम राहतं जागेवर
म
ह
काय करते
बाकी काय चाललंय काय काम करता तुम्ही
बाकी म्हजेत मी घरीच असते
गरी सरतग काय आवडतात आहे तुम्हाला
म्हणजे, कस? काय करायला आवडतं? काय करायला आवडत? असं काय म्हणजे, कसं आवडत म्हणजे? काय आवडतं म्हणजे?
तर मला म्हटलं काय काय आवडत? वाचायला, लिहायला
हा. ते का? हा वा वाचाय, वाचायला खूप आवडतं मला
वाचायला आवडत.
हम्म. तुम्हाला? वाचन, वेगवेगळ्या प्रकारच वाचायला पाहिजे नाही का?
हो
तुम्ही काय काय वाचलेलं आहे आतापर्यंत?
आवाज खूप कमी येतोय, त्यात तुमचा आवाज कमी आहे का तिकडून?
तसेच माझं ते याचा मोबाईलवर आहे ना तसाच आवाज येतोय
फोन जवळ धरा ना आता आवाज येते मला बघा आ आता येते आवाज
मी खूप जोरात बोलते
आज जोरात बोलताय पण आवाज येत नाही ना इकडं
काय कराव खरं ये हा फोन लागला का खूपच आवाज कमी राहा तुम्हाला
हा. नाही. फोनचाच आवाज कमीए. फोनचाच आवाज
नाही. नाही. रेंज मु पण होऊ शकता आता
रेंज मुळ, आता आत्ता बघा चांगला आवाज यायला लागलाय.
हा. मग ते एकदम जोरशोरात होते जोर जोरात बोलते, तुम्ही काही काम करता
नाही. बोलू ना ताई
हा. मला वाटलं का काही काम करताय. तुम्ही काय काय वाचताय?
वाचते. मला गोष्टी, गाणे वगैरे आवडतात.
असं आहे का? कोणत्या कोणत्या गोष्टी वाचलेल्या आहे?
लहान लहान मुलांच्या गोष्टी, गाणे. अंगणवाडीला होते ना.
हा. बरोबरए.
हम्. त्याच्यामुं बरंच काही, नाही का म्हणजे आवड आहे मला मुलांना शिकवायची, गाणी म्हणायची
हम्म. हम्म हम्म हम्म, बरोबर चांगलंय. मी घरीच असते मला वाचन, लेखन, सगळं. मग माझं ड्रॉईंग वगैरे चालतं तर लेखी काम
ह हा. मुलं वगैरे?
मुलं आहेत ना.
हा. हा.
हम्म
मोठी, मोठी
हो. मोठी
ह
सगळं व्यवस्थित आहे. हम्म कॉलेजला जाताना
मुलांच कॉलेज ला गेले, तरी सकाळी लवकर उठा त्यांचा डब्बा वगैरे नाष्टा. नाही का? त्यांचे कपडे वगैरे सगळे स्वच्छता करून ठेवा लागते, मग तिकुडेे मम्मी तीकुठे मम्मी. पुढ होऊन जाते नाही का?
मग. हे पण करा, ते पण करा, यालाही हात लावा, त्याला सगळीकडेच तच च येऊन जातं मग
ह
बाकी काय सण वगैरे कसे साजरीे करतात तुमच्याकडे
काय आमच्याकडे तर भारीच होतं सगळे सण मस्त भाघे
स माहिती सांगाी काय कोणतं नाव होतं तुम्हाला बोल
आमला आता आमला तर सगळेच सण आवडतात ब
सरी पण
संक्रांतीचा सण छान असतो
हा हा
हम्म
तुम्ही नाशिक, नाशिक त्या साईडने बोलताय का?
हा
हा. तिकडची काय माहिती सांगा, मग थोडी गावकडची असं मला सांगायचं.
म्हण नाशिकला काय इकडे त्र.
त्याच्यामुळे त्र्यंबक्षर बघण्यासारखं आहे आमचं.
अच्छा. अजून काय असत तिकडे नाही का म्हणजे फिरण्यासारखं पाहण्यासारखं. त्र्यंबकेश्वर नाव का पडलंय हो त्याची थोडी माहिती. सांग ना त्र्यंबकेश्वर.
त्र्यंबकेश्वर.
आह.
हो हो एक मिनिट त्र्यंबकेश्वर हे. अं गौतम ऋषी जे तिथे तपश्चर्य करत होते ना.
तर गौतम ऋषी हा गौतम ऋषीनी तिथे. अपचऱ्या करून भगवंताला बोलवलेले आहे म्हणजे त्यांच्या हाताने त्यांना. ते खूप समाजात काम करत होते म्हणजे असं की भगवंताचं. कि देवाचं नाव म्हणजे भगवंत कशी भक्ती करायची बावा असं लोकांना सांगत होते.
म्हणजे ब्राह्मण लोक होते ना त्यांनी त्यांच्या हे केलं की हा फुकटमध्ये. काय सांगतोय ब असं त्याचं त्यांना. दुःख लागत म्हणजे असं त्रास होत होता त्यांना खूप. आणि म्हणून मग त्यांच्यावर की अशी म्हणे, गोहतेचं पाप आपण त्याला हे करू ग असं गौतम ऋषींना. तर माशी मुडकी तुडकी गाय होती ना तर त्यांच्या शेतामध्ये त्यांनी बसून दिली मग त्यांना असं वाटलं की गाय हाय ब फक्त त्यां.
ह
केली कि उगारली तर ती गाय तिथल्या तिथे मरून गेली. ते लोक म्हणे ब्रह्महत्यचं पाप लागलं बावा तुम्हाला तुमच्याकडे आवाज खूप येतो येत आहे.
हा ब असं नाही हे आवाज न करू हा बोला ना.
त्यांनाय ना पृथ्वी प्रदक्षिणा घालायला सांगितली ते. पृथ्वी प्रदी. ना मग रडायला लागले ते देवा जवळ वती तिथे ब्रममगिरी भगवंत मी एवढ. का के त तू माझी एवढी परीक्षा घेतोय हे लोक माझ्यावर काय आळ करताय म्ह आळ घेतयत. जे रडायला लागले ते एकदम तर त्यावेेळेस भगवंताला खूप हे झालं.. की माझाच भक्त बवा तर हे करतोय सगळेजण त्रास देत. तर तर त्यावेेळेस भगवंत तिथे. म्हणजे हे झालं भगवंतानी दर्शन दाखवलं. म्हणून मग ब्रह्मा विष्णू महेश असं त्रि.
असं त्या तर ऋषींनी तिथे तप केलं होत बो असं.
हो. आा.
तुम्हाला माहिती नव्हतं.
नाही ना मी मुस्लिम आहे ना साही. त्याच्यामुळे माहिती नव्हती ना
तरी तुम्हाला जाणून घ्यायचंय ब.
आमच्या तिकडे पण आहे गणपती वगैरे पाहण्यासारखं फिरण्यासारखं.
हो हो हो गणपतीपुळे वगैरे. पण आहे तिकडे. आमच्या तिकडे खाली.
पर आता इथं पुण्याला पण आहे ना गणपती. हम्म. आले का नाही का तिकडे फिरायला करायला कधी आले का नाही म्हणलं.
नाही ना आ. जून हा गणपतीपुळला जाऊन आलो रांजणगावला जाऊन आलो आता सध्या नाही जाणं झा आलो कधी. ते
हा हा हा.
तुम्ही जाता की नाही फिरायला तुम्ही जाता की नाही फिरायला.
हो जात ना जात ना. आ म्ी गेलो होतो आता मागे अलिबाग त्या साइड ला गेलो होतो.
हम्म ह स. थोडस फिरलं न तो नाही ना अजून स्वयंपाक बाकी. करावा लागेलता.
नाश्ता वगैरे झाला असत मुलांचा.
हो नाश्ता झाला मग थोडं आवरायला काढलं होतं. त्याच्यामुळे मग.
नाशत्याला भाजी चपाती वेगवेगळे मेन्यू बनत असेतील दर दिवस नाही का.
ते थोडंसं हलकं फुलकंच राहतो ग काहीतरी.
ह हा हे आवाज कमी तुमचा विर कानाला दाबून ठेवलाय मोबाईल आवाज.
काय करा हवे जोर जोर बोललं काही. ते समोर बाकीच म्हणजे असं तोंडाकडे बघून राहिल का. नाही पण मोबाईलचा आवाज मी. केला मला वाटतं ते रेंजचाच प्रॉब्लेम य थोडा. तुमचा आवाज व्यवस्थित येतोय मला.
तुमचं नाही येत ना मी पण. पार्क कानाच्या याला दाबून धरलाय मोबाईल पण. काही केल्याने आवाज येत
अ चालेल, म ताई मग ह ओके!
हो हो हो, धन्यवाद धन्यवाद! बोलल्या बद्दल.
चालेल चालेल, ठीक आहे म ठेवू मग.